हॅलो, हा आवाज यालाय काय?
हा या लागलाय.
काय कराल्यास?
हॅलो. !
हॅलो, काय कराल्यास?
काय नाही बसलोय, तू काय करायल्यास?
मी स्वयपाक करालोय बघ.
व्हय, लवकर करत्यास की स्वयपाक.
लवकर व्हय, साडेआठ वाजले की.
हम्म, काय कराल्यास मग स्वयपाक?
स्वयपाक काय बाई, सकाळच्या चपात्या लय राहिल्यात
हम्म
मग आता काय करायचं म्हनलं, मग चपातीचा जरा चिवडा करायचा,
हम्म... चपातीचा चिवडा.
हा. आपण पोहे करतोय तसं चिवडा करायचा, परत जरा शिजवून पण कर काय ते पोरांना आमच्या कसं आवडल तसं करून देऊ
ते आणि कसं करत्यास चपातीच?
चपातीचा चिवडा करायचा असला तर, पहिल्या चपात्या अ हे करायच्या, तोडून घ्यायच्या बारीक बारीक तुकडं करायचं, मग त्याला मिक्सर लावून घ्यायचा. मिक्सर लावल्यानंतर मग कांदा चिरायचा, कांदा, मिरची, कोथंबीर.
हां.
आणि मग त्याला कढईत जरा तेल ओतायचं, मग त्यात जिरं मोरी टाकायची
हां.
कांदा भाजून घ़्यायचा
हां.
मग कोणाला टोमॅटो आवडत असलं तर टाकायचं, नाही टाकलं तरी चालतय.
चांगला लागतंय ते चपातीचं, शिळ्या चपातीचं.
कांदा भाजल्यानंतर त्यात हे करायचं त्यात, हळद घालायची कांद्यामध्ये
हां.
आणि मग चपाती घालायची. चपाती ते बारीक केलेले मिक्सरला ते घालून चांगलं हलवायचं थोडसं नकळत मीठ घालायचं कारण चपा''--'' तीला आदी मीठ असतंयच.
हम्म,
त्यामुळे थोडसंच घालायचं आणि वरून कोथंबीर जरा घालायची. आणि जरा एक पाच मिनिटं परतायचं म्हणजे मऊ होतंय. मग जरा गरम गरमच खायचं गार झाल्यानंतर चांगलं लागत नाही.
हूं हूं,
मग आता मुलं जेवायच्या टायमाला करून देणार. मग तस जर त्यांना नको असलं तर मग परत. दुसरं असं पातळ आमटी शिजवून पण करतोय तेच तुकडं.
आमटीत शिजवून.
हा तसच करायचं चपाती मिक्सर फक्त लावायचं नाही चपाती फक्त तोडून घ्यायची बारीक बारीक. तुकडं करून.
हूं,
आणि अ जरा कांदा टोमॅटो वगैरे चिरून घ्यायचा.
हम,
एका भांड्यात तेल ओतायचं त्यात जिरं, मोहरी, कडीपत्ता घालायचा. जरा हळद, लाल तिखट.
हम,
ते घालायचं आणि'' अ पाणी वतून उकळून घ्यायचं त्याला चांगलं.
हा,
उखळं उखळा लागला की मग त्यात थोडं शेंगदाण्याचं कुट कोथंबीर घालायचं मोठ. मोठं मोठं जरा शेंगदाण्याचं कुट घालायचं लई बारीक घालायचे नाही.
हूं हूं,
मग ते पाणी एकदम चांगलं उकळालं कि मग ते चपातीचं तुकडं त्यात घालायचं. आणि शिजवायचं एकदम छान लागतंय गरम गरम तेन. जरा कांदा चिरायचा आणि खायाला घ्यायचं असं मस्त लागतंय.
हूं,
हम मी जास्त चपाती राहिली की तसंच करतोय.
हम, चपात्या वाया पण जात नाहीत का नाही.
हा आणि गरम गरम जेवताना केलं की म्हणत पण नाहीत ना शिळं दिलं म्हणून.
हम्म,
परत अनी एक चपातीचं करत्यात आमची. होय, त्या चपातीतच एकदा मला ते एवढं म्हणजे माहित नव्हतं हे दुसरी रेसिपी. चपातीची आमची भाची करत होती एकदा चपाती. केले ना ते शिळ जर चपात्या असल्या तर पिझ्झा कस''--'' उद्या पण कसं करत होती ती लगेच. चपाती पहिला हां, पहिला बटाटा उकडून घेऊन. कुस करायचा बटाटा उकडून घ्यायचा पहिला उकडून घेतल्यानंतर तो बटाटा बारीक. किसून घ्यायचा.
हा,
तेज्यात कांदा मिरची टमॅटो कोतंबीर आ, असं म्हणजे चीज आपण कसं खिसयलेल असा बटाटा खिसायचा चीज असलं बटर असलं तरी पण चालते्य जरा अस लावलं तर, मग चपाती एक भाजून घ्यायची गरम करून तव्यात
हम्म,
आणि त्या चपातीवर, दुसरं ते थर लावायचं सगळं ते मिक्स करून बटाटा, कांदा, कोथंबीर, मिरची, टॅमॅटो हे सगळं गरम मसाला वगैरे जरा घालायचं, ते सगळं मिक्सऽ करून चपातीवर पसरून घ्यायचं, आणि त्याच्यावर दुसरी एक चपाती घालायची.
हा,
तव्यात थोडस तेल वतून एक पाच मिनिट ती चपाती, असं खालीवरऽ न त्यातलं सारण सांडून द्यायचं नाही, असं एकदम व्यवस्थित जराच खालीवर करून घ्यायचं.
असं खरपूस बाजून घ्यायचं काय?
हा, भाजून घ्यायचं, आणि आपण पिझ्झा कसं कट करतोय तसं कट करायच सॉस वगैरे संग खायचं. ते पण छान लागतेय.
व्हय.
हम्म,
चपात्या पन मात्र्या होत नाहीत.
होय, मी तर चपातीच तसच करतोय, मग तुकडं करतोय नाही तस करते ना ते दाखवल्यापासून तसंच करतोय. आधीच गहु किती महाग झालय.
वय. आम्हाला नव्हतं बाई माहीत, आम्ही चपात्या टाकून देतोय. मशीला वगैरे घालतोय.
होय, मग आता तसं करत जा.
हम्म, करतो गे.
आणि, आणि एक हाय बग, आणि चपाती काय कारायच सांग, शिळी जर असेल ना तर चपाती पहिलाऽ चतकोर चतकोर भागामध्ये कट करून घ्यायच.
हम्म,
आणि त्याला थोडस की नै, आपण असं हे करतोय की पिट्टी साखरऽ
हा,
ते साखर थोडी लावून घ्यायची.
हा,
थोडस हे करून, तेल लावुण आणि तेलात असं खालीवर परतायची, लय छानऽ आशी एकदम कडक होत्या, आणि एकदम गोड होत्या.
वय, ते गोड काय एवढं चांगलं लागत नसल.
हा, छान लागते ते पण, एकदम अशी कुरकुरीत होत्या चपाती. असं खारी खाल्ल्यासारखं लागतं.
हम् हम्, चहात नं तन खायला चांगला लागतेय काय?
हा, चहातन किंवा नुसत असंऽ पोरं बसल्यानंतर आता दुपारच्या वेळेला वगैरे, करून दिलं तर चालतय.
हा हा मग झालं का नाही स्वयंपाक?
स्वयंपाक नाही अजून तेवढंच जरा करणार आहे बघ ते तुकडं गेले की मग झालं बाकीत काय भात वगैरे आहे.
हम हम मग आज कामाला तेन जाऊन आलीस?
हा कामाला जाऊन आलं मग कामावरून आल्यानंतर घरातलं जर सगळं आवरलं
हम्म
मुलगी गावी केल्या ना, नाही तरर ती असली की करत्या सगळं. कामावरून येऊन, नंतर ते घरातलं ऽ होय, जरा कपडे धुतले आल्यानंतर, सकाळचे कपडे होत नाही, पाणी एक आलतं आज सकाळीऽ
व्हय.
पाणी भरून जेवण तेवढं करून गेले मी म तसच धून भांडी राहील हुतं. ते आल्यावर केलं मग काम.
हा हा.
कामावरून आवरून आज आमवश्या जरा फर्शा वगैरे पुसल्या.
हम्म.
देव पूजा काय केली नाही नुसतीच फुलं घातली देवाला.
हम्म. बघ पोरगी जरा असती तर मग तुला जरा करू लागली असती कनी?
होय पोरगी असल्यावर मदत होत्या सोड भरपूर.
म बोलवून घेशील का नाही कीती दिवस गेल्या?
आत्ता गेल्या दोन तीन दिवस झालं तिला पण जरा बाहेर जायला पाहिजे के परत लग्न झाल्यावर कोण पाठवतय? आताच तेवड पाठव त्या नंतर कोण लावून देणार हाय वय आत्याकड राह जा बाई मामाकडे राह जा म्हणून?
व्हय.
म आता तिला एक चार, होय.
व्हय आमच्या आत्तीकडे आलय, आत्तीकडच आलोय आमच्या.
हा हा.
हम्म, माझा पण आता क्लास तेन झाला म्हणून मी पण आ तीकडच आलोय राहायला जरा चार दिवस.
होय किती आत्या हाईत तुला?
मला चार आत्या येत.
चार हाईत काय?
आता दोन आत्यांनकड झालं की मग मामाकड जाणार.
होय.
हम्म.
चांगलंय चांगलंय, जा बाई जा सुट्टीला परत कोण पाठवत नसतय.
हम्म, तू गेलतीस काय नाहीस मे महिन्यात?
आम्ही नाही बाई सुट्टीला नाही जायला मिळत मला दिवाळीतच थोडं दोन दिवस जा यो मे महिन्यात नाही मिळत.
व्हय.
हम्म मे महिन्यात गेलतो आम्ही पण असं देवदर्शनासाठी गेलतो. तेवढं एक दोनच दिवस घेलतो. आम्ही तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट. परत सोलापूर, सिद्धेश्वर. परत हे शिकर शिंगणापूर.
लई गर्दी असत्या मे महिन्यात सगळीकडं, देवाच्या इथं फिरायला तेन गेल की?
लय गर्दी म्हणजे पाय ठेवाय जागा नव्हती ऐवढी गर्दी.
हो आम्ही पण घेलतो तवा लय गर्दी होती.
हम्म, आम्ही गाडी करूनच घेलतो ना सगळी घरातली.
हा हा आम्ही पण फॅमिली सोबतच गेलतो.
हम् हम्, फॅमिली सोबत गेलं तर मज्जा येत्या नाही तर काय
होय, आणि मैत्री मैत्रिण गेलतो की वॉटर पार्कला गेलो जरा फिरायला. उन्हाळ्यात वॉटर पा, पार्क ला जरा जाय छान वाटतय म.
होय होय लाईजन वॉटर पार्कलाच गेलते उन्हाळ्यात.
हम् चांगला आहे वॉटर पार्कला पण म्हणजे नाही एन्जॉय करण्यासाठी चांगला आहे तिथं.
हम्म एक दिवस आता म्हणजे पूर्ण दिवस एन्जॉय हुंतय ना तिथं.
हम्म काय काय उठतं जेवण नाश्ता वगैरे?
सकाळी नाश्ता होता गेल्यावर परत दुपारी जेवण संध्याकाळी येताना आणि आईस्क्रीम कॉफी. चहा असा असय.
हम् चांगलं आहे की मग पॅक
हम्म
हम्म हम मग
दिवस भरना पा व्हय दिवसभर आलं की पाचशे रुपये असत आणि हाफ डे गेलं की तीसशे.
होय हम् हम. हम
तू कधी गलतीस का नाहीस? वॉटर पार्कला.
मी नाही जायला. माझी मुलगी गेलती बघ मी काही नाही जायला. ममाझी मुलगी भाची गेलते. हम्म
त्यांच्या सांगतच जरा जाऊन यायची नव्हतीस मग.
नाही मुलींनी संग कुठं. त्यांच त्यांनी मुली मुली गेल्या त्यांच एन्जॉय वेगळा आणि कशा जायच त्यांच्या संग.
हम हम हम्
कामातन वेळ पण मिळत नाही ग सुट्टी नसत्याया.
व्हय. चालतंय आवर मग स्वयंपाक आवरायचा.
होय होय चालत चालत.
ठेवू काय मग?
हा ठेव.